हॅलो हा तई ये काय नाही काय नाही बस बघाय मजेत एकदम
हा का काय काय हो का बर बर म्हटलं आ आता उद्याच्या आषाढ मग काय ठरलंय तुमचं काय करणार काय
आषाढ येईल बघा उद्या तर काही उपवास करायचा नाहीये त्या तब्येतीमुळं अ हा पण मग आहे बाकी त्यांच आहे त्यांना काहीतरी बी हे करावं मी काय करते माहिती का अ दुसरं खूप ऑइली काही बनवण्यापेक्षा आहे ना आपला बटाटा आहे ना तो उकडून घ्यायचा चांगला बटाटा उकडून घ्यायचा आणि त्याला बटाटे उकडत टाकले ना आपण तेव्हा शेंगदाणे पण अखे शेंगदाणे टाकायची उकडत बघा
ह
आणि नंतर हो अ त्याचे साल वगैरे काढून तो चांगलाच मॅश करून घ्यायचा आणि हिरव्या मिरची चे तुकडे करून टाकायचे तेलामध्ये बाकी जिरं तर कोणी टाकत जिर कोणी नाही टाकत बघ जर जिरे टाक तर ठीक शक्यतो नाही खात वाटत जिरे उपवासाला पण बरच बायका खातातं असं आणि तिथे ही आपली मिरच्या चांगल्या तळून झाल्या हिरव्या मिरच्या वरून तू बटाट्याच हे राहील ना ते टाकायचं पहिले शेंगदानी टाक पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्यात उकडलेले शेंगदाणे असतात ना म्हणजे ते छान लागतात चवीला आणि मग तो स्मॅश केलेला बटाटा टाका आणि वरून कोथंबीर टाका फक्त चांगलं थोडस पाच एक मिनटात परतवून जातं बघा तेवढं सुंदर लागतं आणि मीठ टाकायचं थोडस फक्त हो आणि जर वाट आपल्याला तर मग थोडीशी हलकीशी हे टाका दही आपलं असत ना एखादा्या चमचात हे टाका एवढं मस्त लागतं ते आणि नंतर मग तुम्ही अ खिचडीऐवजी ते येत अ खिचडीऐवजी ते जरी टाकलं खाल्लं ना तरी चालतं पोट पण भरत त्रास पण होत नाही आणि खिचडीने त्या दिवशी हा उद्या खातो आपण एकादशीच्या दिवशी पण नंतर त्रास होतो
हा ते कोणा कोणाला नाही आम्ही पण करतो ब पण
हम्
आमच्या मुलांना साबुदाण्याचे वडे जास्त आवडतं
हा हा हा आमच्या इकडं ऑईली कोणी जास्त खात म्हणजे ऑयली नाहीच हे करत असं आणि म ते प्रत्येकाच्या इच्छेनुसार हे करायचं मग मी काय करते ते बटाट्याचं एक हे करायचं आणि जर वाटलं ना कधी तर मग आपली शेंगदाण्याची आमटी करतो ना आपण ती करायची आणि त्याच्याबरोबर अ याचे अ ड्रा याच काय म्हणतात त्याला वरईचं पीठ अ काही ठिकाणी भगर पण म्हणतात त्याला त्याचं पीठ घेऊन यायचं हा आणि त्याचे भातं क्रिम सारखं केलं का हा उपासाच नाहीतर काय असु दे पोट भरून जेव कारण का, टेन्शन नसत.
हो नाही, आम्ही आम्ही करतो भगर त्याच्यात मस्त दही बिही टाकून आपण ते दही भात म्हणतो तसं करतो ना, तसं आम्ही भगरीच करतो. त्याच्यात मंग काय हिरवी मिरची टाक ठिक जिरे वगैरे असले तर जिरे आणि शेंगदाणे आणि ते टाकायच करायच.
हो मस्त लागत ते, ते खाण कमी आणि त्या दिवशीच करणंच खूप असत बघा, एकादशीच उपसाच्या दिवसाच प्रत्येकाच्या वेगवेगळ्या काहीतरी असतं, मम्मी हे बनव, ते बनव मग ते काय काय बनवावं तो प्रश्न पडतो. मी
हो ना, तेच तर आणि रताळी पण उकडून आवडता मुलांना नाही तर म आ आम्ही काय करतो रताळे उकडले की त्याच्याबरोबर झिरक करतो, झिरक म्हणजे ते कोणी कोणी बट्टई म्हणत त्याला अ शे बट्ट पण म्हणतात ते शेंगदाण्याच, शेंगदाणे घ्यायचे थोडेसे भाजून त्याच्यात थोडशी हिरवी मिरची, जिरं मीठ वगैरे कोथंबीर वगैरे टाकून करतो आणि त्याची फोडणी देऊन मी, हो. हो आम्ही खातो मी टाकते बाबा खिचड्यात ह, खिचडीत टाकते, झिरक्यात पण टाकता.
मी बऱ्याच ठिकाणी बघितलय ना अ जिरे पण टाकलेले असतात, कडीपत्ता पण टाकतात. म ते म्हणजे मी अजून, मी अजून नहीं टाकलं बरं का म्हणजे खाल्लं नाही अ उपवासाला पण मग. मला कसं आता हे प्रेग्नन्सी मुळे नाही खायचं ना खिचडी वगैरे त्याच्यामुळ म्हटलं नको आत त उपवास पण करायला नको आणि काहीच नको असं. म्हणून म मी थांबून घेतलं म्हटलं नको उपवासाच, म ती
त याला तब्येतीला ते सूट पण नाही होणार एक तर दोन जीव आहे आता तुम्ही.
ते नको वाटत.
हा नाही पण अ करता बुवा जनरली तसं करता, मी पण कडीपत्त्याच अजून ऐकलेलं नाहीये.
नाही मी आता इकडे, हो जीरे मी बघितलंय आणि एका ठिक तरी ना आम्ही म पाहुणी म्हणून गेलो होतो, अ बोलवल होत जेवण करायला तर त्यांनी त्या दिवशी ना कसला तरी चतुर्थीचा उपवास होता बघा तर ते खिचडी केलेली होती मग त्यांनी ती अ थोडीशी ताटायला लावली होती त्यात कडीपत्ता पण होता, म्हटलं कडीपत्ता खातात? तरं हो म्हणे, आम्ही पहिल्यापासून खातो म्हटलं जिरे मी ऐकलेलं होत जिरे इकडे त म्हणे टेस्ट लागते म्हणे नाही तर मग ते साबुदाणा ने चांगलं नाही लागत असं.
वेगवेगळी
हा ते आहे बाव कोणाला कसं आवडत आणि प्रत्येकाच चे वेगवेगळे विधी राहता करण्याचे. त आपलं, हम्म नाही आम्ही ते करतो बुवा. आणि रताळ्याचे काप पण करतो ते रताळ्याच काप करून घ्यायचे आणि गुळात शिजून घ्यायचे ते
अच्छा अच्छा अरे वा बरी ना, आत्ताच तोंडाला पाणी सुटलय. काय ऐकू मी आणि हे ह हा आता बघा आज संध्याकाळी दही लावावं लागेल, दही कसं ह ते दोन दिवसाच असं हे नको असतं आम्हाला आदल्या आज आज रात्री हम्म रात्री लावायचं आणि सकाळी खायचं मग ते, ते पण हो घट्ट ताजं ताजं भेटत आणि घट्ट पण हो चांगलं पण त्रास ही होत नाही त्यांनी नाही वातावरणही खराब झालंय आता, त्याच्यामुळे थोडं व्यवस्थित असलं म्हणजे मग टेन्शन नाही. मुलांना त्रास नाही, माणसं नाही त्रास नाही घरातल्या.
हो ते तर आहेच नंतर मग केळी वगैरे राहतातच पोर साबुदाण्याच्या चिवडा लागतो पोरांना
आहो ताई त्याच्या पेक्षा ती तुम्हाला सांगू का त्याच्या पेक्षा भाजी -चपाती केलेली परवडती माहिती का. हे बनव ते बण आणि बरं प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असतं, हे मला हे खायचं मला ते खायचं त्याच्यापेक्षा ते भाजी -चपाती केली तर सगळ्यांना सारखी होऊन जाते. हे उपवासच करता करताच माणूस जाम होतोय तेच ना, मग उद्या संध्याकाळी अ उद्या उद्या संध्याकाळी सोडता उपवास की परवा?
आम्ही परवाच म्हणजे
परवा सकाळी हो हो. द्वादशीच्या दिवशी एक दिवसात काही ठिकाणी वाहतात ना एक म्हणजे उद्या रात्री सोडला जातो आणि आता याच वटपोर्णिमेचा पण उप उपवास झाला ना आमच्या इकडे बायकांनी अं बारा वाजेपर्यंत तर उपवास वगैरे करून अ पूजा वगैरे केली दोन अडीच पर्यंत पूजा आवरून आणि उपवास लगेच सोडून गेले त्याच दिवशी
हा का काय माहिती बाबा? पण मी तर म्हणजे आषाढी, हार तालका आपलं, वट सावित्री अ शिवरात्री हे उपवास दुसऱ्याच दिवशी सोडते. म्हणजे पूर्ण एक दिवसाच
हो माझ्या पण माहिती तेच आहे बरं का की, दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. हो पण इकडं बायकांनी लगेच साडेबारा -एक वाजे पर्यंत तर उपवास सोडून टाकला, पुजा झाली ना नुसता दोन वाजेपर्यंत पूजा झाली आता अ आणि उपवास सोडून टाकला म्हटलं अरे, ज्याची -त्याची पद्धत असते नाही का.
हा ज्याची त्याची करण्याची याची पद्धत आता काही वर्कर वुमन्स असतात त्यांना नसत बाबा शक्य एवढं करणं, कामाला जाऊन न एवढं करायचं.
हो हो बरोबर आहे, नाही जमत काही ना. हो मी घ घरीच पाय का खा आहो पोटभर खाला तर काम नाही तर कसलं काम आणि कसलं काय.
ह मग ते तर आहेच आणि कसं मुलांना थोडस चेंज पण होतं तेच तेच खाणं. त्याच्यापेक्षा चिवडा वगैरे असं आणि आपण काही सहसा दररोज हे पदार्थ करत नाही, आपण फक्त कस निमतानी करतो कारण माझ्या मुलांची अशी सवय आहे. तू उपास कर, तू उपास केला तर आम्हाला खायला भेटल.
आहो ते जास्त सगळीकड, बरोबर मम्मी चा उपवास? म्हटलं का पोरांना खायला भेटतं. पापा. वेगवेगळ काय तर, हो तर तुम्ही. साबुदानीची खिचडी करा आणि फक्त जेवण करताना समोर ठेवा. ती उडवा उडवी जाते अशीच. तरी तो आउ उडवा उडवी जाती, हो खरंच.
हम, आण कसं? आपण नेहमी नेहमी आता काही तेच तेच आपलं भाजीपोळी तर कायमचीच आहे रोजचीच. त्याच्यात काहीतरी चेंज व्हावं असं वाटतं पोरांना, हम्म.
हो हो हो तेच ना.
तसे आता उपासाचेच महिने चालू झाले हे दोन चार दिवाळीपर्यंत तर उपासाचेच हे सग
उपवासच. तो जात. आता हे झालं का लगेच अ प्रतण येईल आता. नागपंचमी येते. नागपंचमी झाली का? झाला श्रावण महिना सुरु झाला. ॲप्स
ह, हं श्रावण. श्रावण झाला का लगेच गणपती, पण गणपतीत शक्यतो करत नाही बा कोणी.
उपास नसतोय, पण ते हरतालीका पण या वर्षी तर हरतालीका? एकाच दिवशी आहे. हरतालिका आणि गणपती बाप्पा एकाच दिवशी येतात. ह त्याच्यामुळ हो. हो दोन्ही उपवास एकाच दिवशीवर येतात. हो नवरात्रीचे परत उपवास. होय म उपवास उपवास.
परत कोणी मग दिवाळीला येधरत.
नाही मी कोणतेच उपवास करत नाही ताई, खरं सांगते. बोलता येत नाही फक्त हरतालिका तेन म्हणा. त्यांना स्कूल म्हणजे शाळेेत दाखव मैत्रिणींना केली म्हणून आपण करायची. तस ते हे केलेलं आहे आणि आता गौरीचा उपवास असतोय. गौरी.
मी पण नाही करत उपास, हम हम्म हा.
ते गौरी गणपतीचे तेवढं उपवास असतात, तेवढंच फक्त बाकी नाही काही
आता हे जे उपास आहे. आपले शिवरात्री, हरतालिका, वटसावित्री, एकादशी. हे तीन चार उपास आपण ते खाऊन पिऊन असतात बुवा.
हो खाऊन पिऊन असतात. तुम्हाला सांगते आम्हाला अ म्हणजे आमचे गुरु आहे ना? हम नाही, नाही कडक उपवासाचच? ना. माझे आमचे गुरु आहे, याला इकडं शिर्डी जवळ आहेत. तर तिथं त्यांनी?
हम् हम् हम.
जस्ट गेलो दर्शनाला तर तिथे ना ते एक दीड महिन्याचे उपवास देतात बरं का? मग ते उपवास कसे करायचे? आ अप अ डाळ आणि मुंगाची डाळ, भात!
हम् हम हं.
डाळ आणि भात खायच फक्त, आणि हो आणि त्याला फक्त मिठ टाकायचं ताई आणि एखादी हिरवी मिरची फ टाकायची बाकी काहीच नाही एकदम साधं असं जेवण, अहो दीड महिना सकाळ संध्याकाळ तेच खायचं, फुल म्हणजे आमचं वजन सात, आठ किलो कमी झालं होत माझं बी आणि माझ्या बहिणीच पण, अरे तेव्हा ती तब्येत नीट व्हायला किती जवळ जवळ चार पाच महिने लाग
हा मी न न ओके चालेल मग ताई नंतर परत बोलूया आपण.
हो हो चालते ओके, हो हो हो हो.